बो
हा बोला ताई.
मस्त एक काय खूप दिवसांनी आठवण काढल्या.
आली आठवन म्हणून म्हणल करावं फोन. काय करायचंय बिझीस शेड्यूल झालंय त्या मग काय करेल कस. सगळं अवघडच फोन समोरचा पण व्यक्ती बिझी झालाय आणि आम्ही पण बिझी झालोय.
चालूच आहे सगळ्यांचं चालायच एकमेकांना समजम जायचं ना हाय झालंय पण सगळ सगळेजण एकमेकांना जर समजून घेऊन गेलं ना सगळं न्यायच पूढे काही ना काय होतय लई दिवसात न कॉल केलाय म्हणून ह्याला ताटवून आल्या म्हणून कधी कधी
अहो फोन राहू दे समजात आता पहिला कसं होत अ म्हणजे मला वाटते नाईंटी म्हणजे नाईंटी फाय नाईंटी नाईनच्या त्या दोन हजारच्या दोन हजार पाचच्या आसपास धरा की आपन आता कुणाच तर बड्डे असत की आपण जाऊन विष घरी जाऊन करायच किंवा असं शाळेत अस तर स्वतः अस म्हणजे किंवा एक आपला एक छोटा कीपॅडचा फोन असायचा त्याच्यावर अप ण करत होत जर स्टेटस ठेवून नुसतं रिकामा झाल ना तरी सुद्धा लोक म्हणतात फक्त स्टेटस ठेवायच म्हणजे त्यां काय त्या विष त्यांच्यापर्यंत. पोचली ह ह.
हा हा नाही नाही मी आहे. मला तर ते स्टेटस ठेवायचा नादज नाहीये, मी कधी स्टेटस पण ठेवत नाही. मला ते आवडत पण नाही. काही पण होऊ दे, मी फक्त दोनदा एक तर लक्ष्मीपूजन भेट होते. आणि तरी पण जरी. नाहीतर मी वर्षातून एक करून दोन ते तीन शिवतात वर्षातून.
हो माझ्या तर ह्याच्या फील्डमध्ये अ अशी अशी लोक आहेत ना, आता आ जर इमोशनल असेल तर आता लगेच हसायचं स्टेटस ठेवतात. आत्ता तोपर्यंत परत काय, म्हणजे अस की कंटिन्युसली पासच हे स्टेटस तर्फे. त्यामध्येच असतात त्यांचे
दोन कोटीचा हे बिल व्हायला काय झालं होतं? एक त्याचा प्रोडक्ट होता, अ तो. आपल्या कस झालं त्याचा विचारताना एक प्रॉडक्ट वगैरे असतो. एक नॉर्मली मला काही गेल्या कि आता कसं मिटा आहे आणि तुम्ही बघा एकदा तुमची लाईफ वगैरे सगळं तुमच बॉडी वगैरे मेंटेन होईल. तर बरं म्हटलं आणि तुम्ही नंतर ह्याच्यात काम केलं तर तुम्हाला चांगलं पैसे पण भेटू शकतात. मग मी म्हटलं बर म्हटलं एकदा बघूया काय आणि त्या ग्रूपमध्ये जॉईन आणि झालं मला ते काही आवडलं मी ग्रुप सोडला आणि त्या मॅडमा्नचा नंबर सेव्ह होता हो मॅडम अक्षर त्या मुंग्याची रांग कस लागलेली ते ना असं स्टेटस ठेवलेली्ची रांगच दिसायची ह ह मला मी मी म्हणणार आम्हाला एक स्टेटस ठेवायची हो स्टेटस तर सोड कोणाला बघायची पण हो आणि तूही एवढी स्टेटस कधी ठेवत असल त्यानंतर हात किंवा काय मोबाईललाच्या काय वेट वगैरे वाटत नसेल का मला मला किती वापरून जात
सिरियसली एवढं अफोर्ड एकी कंच स्टेटस वाटत म्हणजे हे काय ठेवलंय म्हणजे आता समजा अ आता एखाद म्हणजे काहीत चांगली गोष्टी ठेवल्या म्हणजे एखाद सुविचार वगैरे ठेवला त्यानंतर लगेच गाणं दुसरंच कुठलं तर स्टेटसला ठेवात म्हणजे अ
दोन मिनिटांपूर्वी दोन मिनिटापूर्वी लगेच पुढ एकम ड्रामा म ता टाकतय म्हणजेच एन्जॉय असतो आणि दु कस तर यार मतलब एक आप पिक्चर मध्ये देवदास देऊड देवदास
एवढं होय होय सुरुवातीला लोक अशी करत अस असतात अस तेन टाकतात त्यानंतर लगेच त्यांच हसण्याचा स्टे किंवा देवाचं तरी स्टेटस गाणे वगैरे म्हणजे काय असं असं मॅच होत नाही हो ते स्टेटसच आम्ही कधी तर एक टाकत हा आणि हा एक हा एक आधुनिक ट्रेंड आहे काय. हि अ आता पहिला कसं होतं की, आपण जवळच्या लोकांचीच फक्त बर्थडे आहे. त्यांच टाकल तर आता कोण पण ऍड झालेला असते किंवा ग्रुपवर किंवा ओळख पण आपली फक्त झालेली पण नसते. आपण आता त्यांच अस हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मग स्टेटस काय होत त्यामध्ये अर्थ एक ए तर माझ्या असं फीलडमध्ये एक म्हणजे मुलगी आहे. तिचां असं कधीच नाहीये की बाबा की आज स्टेटस हि ना हॅपी बर्थडेचा टाकला नाहीये. म्हणजे मी मी काय म्हणततोय असं इंडिया मधले जी लोक आहेत ना की ती सगळी त्याच्या ओळखीची आहेत. ते काय दररोज दररोज असते न चुकता मी बोलते दररोज
ती अशी लोक कान्ही असशी लाखात एक लोक असतात की. त्यांना जपा खरच. हो म्हणजे ते ते म्हणतात नाही काय का दवाखण्यात्यात कधीतरी एखादी केस झाली म्हणजे डॉक्टर म्हणतात मी ते काय अशी ला अ म्हण
हा हा हा नाही आता माझं तुम्हाला सांगु काय एक दोन महिन्यात किंवा दोन एक महिन्यात नाही. तर दोन महिन्यात नाही एकच स्टेटस असत तो पण बडेचा पण अस दररोज तुं एक दिवस अडाना, असं पुन्हा एवढे लोक कुठून आलेत मी म्हणते. हॅप्पी बर्थडे दादा हॅप्पी बर्थडे काय, सिस्टर वगैरे म्हणजे एवढी कुठ बहीण गोळा, आणि एवढे भाऊ झालेत मला काय समजतच नाही. काय म्हणजे एकेकांचं ना एवढं हे असतेय ना काय बोलायचंच काम नाही.
न मध्यमंतरी त जाई तर म्हणज
हा हा हा बोला की
री आपल्याला पुष म्हण कय तुम्ही दिवसातून, किमान एका तरी अननोन व्यक्तीकडे बघून हसा म्हणजे तो दिवसभर विचार केला पाहिजे ही व्यक्ती होती कोण. अशातली प्रकार नमुने असतात ते
होय होय होय.
त्यांना त्यां कोण आपलं कोण दुसऱ्या म्हटल, की सगळ्यांना म्हणजे आपण यात्रेत कसं किंवा अ मेंढरी वगैरे, सोडले कि कसं एकामागोमाग सगळे जातात बघा. असं ह करणारी लोक आहेत.
होय. बघा कि म्हणजे असं. एकेकांचं म्हणजे असं काय म्हणतात ते मी काय म्हणतात ते बुद्धीच म्हणायला येईल एक प्रकारची म्हणजे वेगळीच असते. की काय असं दररोज वेगवेगळे आणि एवढा स्टेटस ठेवायला वेळ तर कुठून येतोय काय माहित?
न बघता स्टेटस. हा एक एक तर एक एक जण तर न बघता स्टेटसच अपलोड करतात क काय मला समजत नाही कारण तचा अर्थ पण कळत नाही आणि ते काय आहे ते पण समजत नाही तरी सुद्धा.
अहो ती स्क्रीनशॉट मारल्या मला काय म्हणायचं एखाद्याच. स्टेटस बघतात. स्क्रीनशॉट मारतात. आणि त्याला एडिट न करता सुद्धा ते असं टाकलेले आस. त्यात म्हणजे त्याला म्हणजे आपण. त्या समोरच्याला वाटलं पाहिज की हा माणूस किती ऍक्टिव्ह आहे मला काय म्हणायचय तुम् एखा्या पिक्चर जर बघत असल. तर त्याच्यामध्ये आडळ. जर जास्त आली तर तुम्हाला बघायची इच्छा पण होत नाही.
होत नाही होत नाही.
आणि लोक अस स्क्रीनशॉट मारून त्याला एडिट न करता किंवा मला काय म्हणायचं एखाद्याला एडिट येत नसेेल मी मान्य करतो. पण आपण. एक दोन मिनिटं तरी वेळ काढून करून विचार केला पाहिजे की बाबा आपण काय बोल टाकालोय काय हय. हच्यावर जरी त्याने एक किमान विचार जरी केला तर त्या समोरच माणस. झालं पण जर काही आता समजा तुम्ही एकदम दुःखी अ असं काहीतरी. स्टेटस टाकलाय. आणि मी माझ्या मनात आला. ला काय झालेल नेमकं आपण एकदा फोन तरी करू विचार. आणि मी फोन केला आणि तुम्ही एकदमच ताजे तवण दिसत असलं तर त्या स्टेटसचा अर्थ काय आहे हा.
आणि मुळात म्हणजे तुम्हाला सांग का एक ट्रेंड मध्ये निघालेला मला वाटतय. चार-पाच वर्षाच्या पाठी माग चार वर्षाच्या पाठी माग. कि बर नसल तरी. सुद्धा ते ते एक सिम्बॉल असायचं माहिती आहे काय असं. तोंडामध्ये ते हे आपलं टेंपरेचर चेक करायचं. हो हा थर्मा. थर्मामीटरचं एक टाकायचे परत जर दुःखी असलं तर रडाच हा एक ट्रेंड निघालेला मधी बघा तुम्ही.
अ बीघीतलय-बिघीतलय हा मला आठवतं. माझ्या कॉलेज मधली एका मै. तन झालं होत तस तर तिन काय केली हॅलो कायते कि दोन तीन दिवस पलीले त्या आमचा ग्रुप होता बस. आणि त्या अचानकच अ स्टेटसला ठेवली की दवाखान्यातलं हेे ते आणि इंजेक्शनचा फोटो आणि गोळ्यांचे फोटो असे गोळ्यांचे ते लोगो असतात बघा ते ठेवलेवले तुम्ही सगळं बघितलं हो आता काय असल्या लोकांना काय म्हणायच म्हटलं. मग मी डायरेक्ट मी मी एकदा काय म्हटलंय तू जिवंत तर आहेस ना
ह ह ह..... अहं आणि असं पण भावा आता मी.. भावांनो मी.... हा हा आता एक असं होतं की माहतीये आहे काय भावानो मी आ..... आताच चाललोय ऑन द वे अ..... ऑन द वे कुठल्या पण एक्स वाय झेड च गावाचं नाव घ्यायचं हा परत एक सेल्फी एक टाकायची ऑन द वे आता ते भरपूर कमी झाले नाही तर पहिल्या सारखं ते चालूच होत
ना कस आहे आणि मला काय म्हणायचं आहे तुम्ही जर एखादी गोष्ट तर पर्सनल करत असताल तर ते पर्सनल मध्ये राहू दे असं मला म्हणायचं आहे आता समजा तुम्ही कुठं जाताय हे जर तुम्ही गावाला सांगत असाल तर कधी ना कधी त्या गो... तिचा चू.. चुकीचा पण लोक अर.... लावून ना तुमचा क त्यामुळे मी.. मी माझ्या माझ्या ह्याच्याात बोला मी कुठ चालय म्हटलंी कोल्हापूर चाललोय तर मी सोलापूरला चालो म्हणून लोकांना सांगत होतो मी उलट सांगणार कारण
उ
हा मी मुंबईला चाललोय असलो ना तर मी लोकांना ने मी इकडे बेळगाव साईडला चाल्लो म्हणून सांगतो कधी पण मी उलटे गेलो साहेब तर कारण का आपण काय करालो लोकांना सांगण्यात काय अर्थ आहे. बर तुम्ही ज्या समोरच्या व्यक्तीला सांगालाय. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सांगा. चालतय पण ज्या बाकीच्या लोकांना सांगताय ना. ती लोक काय कामाचे पण नसतात पण तुमच्या काम तुमच्या प्रत्येक कामात आडव येऊन बोलणारेच जास्त असतातात.
होय होय तेच की
कधी तुच्या हे ना आी सांगितलं पण नाही आणि काय तुम्हाला करायचं असेल तर कराचवं म्हणतुम्ही त्यामुळे मी हा तू काय करला आहे. काय नाही आपण काय काम करत निवांत बसलोय मस्त मजेत ये समोरच्याला अ ते वेगळं वाटलं पाहिजे. बर ये रिकामटेकडा असुदे. आणि आणि फोन ठेवूया असं म्हणायचे आणि ते ठेवायचे पण ह आणि तो ट्रेंड तुम्ही कुठून आणलाय चार पाच वर्ष. कु एखां जर कॉपी केली आता जर आता बघ, ते नजर नजर का तो लोगो आहे बघा तो निळ्या काळा असा सर्कल असलेला. हा ते एकालां कोणतरी लावलं सगळीजण तिथून पुढे लावायचं. तर त्याला काय अर्थ नसतो, एखाद्यान केलंय म्हणून आपण बोलाय हे करायचा.
आपण करायचं. आता तुम्ही मगाशी म्हणला की स्क्रीनशॉटच कसं क म्हणजे क्रॉप म्हणजे काय म्हणतात. ते दिन क्रॉप करता किंवा एडिट करतात. ते डायरेक्ट लावतात का नाही. ते डाय म्हणजे अस
हो. तुमचा आवाज ब्रेक व्हायलाय.
वोल्युम ब्रेक व्हायलाय.
आता आवाज येतो.
हा कोण आताव हा तर मगाशी अस ते पियानोवर सोन्यासारख मानता.
होय ह ह. पियाण्या वाजवण्यासारखं म्हणजे आता तुमचं गणी कस हा हा हा हा हा. बहुतेक नेटवर्कचच काय तर प्रॉब्लेम असेल, आय थिंक. हा हा.